हॅलो.
हॅलो.
काय करलायसा?
जेवा लागलोय. जेव ये.
जेवा जेवा, जेवत जेवत चालुय व्हय.
राहुदे, जेवत जेवत चालुआय.
हॅलो. हम्म हम्म, पोर जेवाल्यात कणी, जेवलो मी, पोर जेवाल्यात.
व्हय जेवाल्यात न्हव.
हा हा, बरं हाईस काय.
आरु कुठे गेली?
जेवा लागल्या.
आरु कुठे गेली?
जेवाल्या जेवाय लागल्या.
काय केलायसा.
घातला हरभऱ्याची भाजी, भाकरी.
हां. हा.
भात आमटी.
बरं
तुमचं काय चिकन होत.
आमच्यात आज चिकन मेनू होता. सगळी म्हणाल्यात तुमच्यात काय खाडं नसतंय चिकनाला.
होय होय.
फोन कर ते मेनु विचाराले चिकन बनणे सगळी म्हणाल्यात तुमच्यात खाड नसतय.
हम्म, खाड नसतंय. नाही पाट कती पाठे
तुमच्यात सारख असतय म्हटल तर
जा खा काय नाही बाई, जेवाय लागलोय जेव ये.
हॅलो. हूं जेवा जेवा, सगळी जेवाय बसलाय का काय?
सगळे जेवायला बसलेलो. हूं हूं! माझ चौदा झाल्यात. सोळा झाल्या सोळा.
हा हा, माझं झालं की यालाइसा.
गर आणि चार कुणाला कराय! म आणि चार कुणाला करायचं?
कोण राहिलंय आता की-कुणाला कुणाला केलतासा असं सांगा सांगतो मी.
तुला! गुड्डीला!
मी राहिलोय कि बाई.
तू कुठ राहिल्यास तुझं झालंय चार. कितीवेळा फोन केला मी?
दोनदा!
तूला कि तुम्हांल लागलीच नाही मी, मच्चर झाल ते बा ते एवढं मोठ झालं तर काटत. अगं आणि दोन वेळा उचलंली नाहीस ते.
ते कुठं धरत्यात.
हूं!
नाही. माला कधी दोन वेळ केलासा!
ते पण धरायचं सेकंद पडलेलं. व्हय!
मग ताईनच बघाय पाहिजे.
नां नको मी!
ताईंना बघाय पाहिजे. हॅलो!
पांज जणीसनी करायचंय ना? पांज जणीसनी करायचं हाय नव्ह!
होय होय होय! ताईंना, मामीनंन्यावं. बघा कि म मामी मी तुम्हांना
तुम्हाना चालूय आता कॉल हॅलो!
अ!
तुम्हांना चालु हाय कॉल स्वातीदी?
बोला!
श्रुती गुड श्रुती! आणि ईश्वरिताई त्यांना एकच कॉल केलता. आणि ताई हाईत निकिता ताई त्यासनी दोन कॉल केलतीत. हॅलो
तुझं मी लागाय नाही तिथ को फोन कॉल कॉल लागाय लागाय लागलाय काय?
ते लागला न्हवं आता.
आत्ता लागना झालता आता पण मी करत होतो. पण आत्ता लागणा झालता. मग नंतर न आता करून बघायचं जरा थोड्या वेळानं करा. म्हणजे एकसारखं करायला ना कॉल हुं ना झालेत
हम् हम थोड्या वेळांन प्रयत्न करुया.
हा मग म्हणजे कस थोड्या थोड्या जणांना करायचं. म्हणजे आता एका व्यक्तीला लागत नसला की दुसऱ्या व्यक्तीला ट्राय करायचं दुसऱ्या व्यक्ती तिला लागतोय लगेच फोन.
हा हा
हॅलो
चिकन कसं केलतासा.
चिकन बघा ची चन पहिला. चिकन पहिला धुतलो कापलो पहिला मग धुतलो. मग फोडणी मारली त्याला मग तोपर्यंत मसाला केला. तीळ, जीर खोबरं, आलं, लसूण.
एकत्र केलासा व्हय.
हा कोथिंबीर सगळ एकत्र करून मसाला तयार केला तोपर्यंत. म भाकरी केलो तोपर्यंत मग नंतर न सुक्याला फोडणी मारली.
हा
तेल टाकलं, कांदा टाकलं, म लसूण पेस्ट टाकली. म मसाला टाकला ते तयार केल्याला. म त्यानंतर चिकन मसाला टाकला. म चटणी टाकली मग त्यात चिकन तेन हे केलं मग त्यानंतर म रस्सा केला. होय
म जेवला.
हम्म जेऊनच बसलो.
हा हा
हम्म
मग काय आणि
काय नाही मग टास्क पूर्ण करायचेच म्हणून भांडी आज घसलो नाही मगाशी आतून थोडं माजी किती झा झाल्यात माझी सोळा हॅलो
सोळा झाल्यात.
सोहळ्या झाल्यात.
माझे पण सोळा झालेत की. तुझी कंप्लीट दहा मिनिट बोलली
होय हायत थोडी. म्हणजे एकच कोणतरी उचलल नाही. एकच कोणतरी उचलल नाही. मघाशी फोन केलता कुणाला तर मी.
मग पंधरा जणांच तो, पंधरा जणांच्या सोबत बोललीस. पंधरा जणांसोबत बोललीस काय म्हटल.
होय होय आता एक कोणतर कॉल उचलला नाही. तेवढ झिरो सेकंद पडल. ते पण कॉल कट झाला वाटत मधनच, म्हणून झिरो सेकंड पडला अस म्हणत होते.
म्हणजे वरती झेरो सेकंद पडला कि ते घेत नाहीत का?
नाही नाही घेत नाहीत. ते गेल ते गेलच अस. म्हणजे आधीच त्यांनी सगळ सांगितल ना. म्हणून
माझ आठ गेल्यात मग आठ.
आट
हम्म
झिरो सेकंदाच
व्हय
उम्म हम्म हम्म
हे बघ माये उम्म हम्म
मग जेवला का नाही. झाल का नाही तुमच?
जेवा लागलोय. काय नाही. जेवा लागलोय.
हम्म, बरे आहेत सगळीजण.
आहेत बरे आहेत. पप्पा कोणा सोबत बोलायल्यात? उम्म, जेवायला बसल्यात सगळे. सगळे जेवाय बस
ताईंचा कॉल आहे.
हम्म
हम्म मग
तिज्या सोबत बोलल्यात व्हय.
होय
हम्म हम्म हम्म
हम्म, हाय बसल्यात सगळी जण बाहेर. आत बसलोय मी.
टास्क पूर्ण करत. बारापर्यंत होतील का? बारापर्यंत हो तील का?
होतय की आज.
झाल की.
बाप
होत्यात होत्यात होत्यात की.
राहीलत तर कोणाला लावणार आहेस.
चार आता तुम्हीच की.
हे मला मघाशी लावली नव्हतीस.
कधी.
मघाशी
नाही मी पहिला, पहिला कॉल केलाय हा मी तुम्हासनी.
माझं चार-तीन झाल्यात मग. हम. मला आता वहिनींच्या बहिणीला घ्याय पाहिजे. कामाते का.
ती आणि कुठली.
पुण्याची.
होय.
हं, अं. नाष्टाला दे, हं.
हम्म.
आमचे जाकवेल तेन होती की. पाच जणांसोबत बोलाय सांगितले का चार जणांसोबत बोलाय सांगितलय. नाही, नाही पोहतोय आम्ही. हम्म.
पाच जणांसोबत बोलयचय, अजून ते चार कप्लीट करायला नको.
होय. परत तुम्हाला एक-एक फोन केला अस चालणार नाही.
हम्म, एका व्यक्तीला चारच कॉल करायचे.
चारच करायचंत होय.
नाही असं काय तर होतं.
हा-हा.
थांबा.
होतात.